हॅलो.
हा येते आवाज?
हा हा येतेय ते आवाज.
हा.
तो बाबाच्यान आधी जो फोन लाला हो की तुम्हाला. साधा कॉल, तो बाबाच्या फोनवरून लावला होता. बाबाचा मोबाईल रिकामा होता म्हणून त्याच्यावरूनच लावला.
हो हो.
हम्म. आणि चहा पाणी वगैरे झालं काय?
हो झालं. तुमचं?
ते आमचंही झालं झाडझूड.
हा न, हम्म हम्म.
हम्म.
कार्यक्रम मस्त झाला त्या दिवशी.
काय म्हंटला?
कार्यक्रम मस्त झाला म्हटलं.
हाव.
एवढ्या बाहेरनं तयार करते. त्या दिवशी प्रोग
हा ना आता कोणीच पावसाच्या काही
हम्म‌‌. नाही तर बैशाला मस्त व्यवस्थाही पण होती तिथं केलेली. पण पाहिजे तेवढं हे येतं होत्या हो मंदिर मस्त झालं. ते कसं म्हणजे काय जमले होते बरं म्हणजे पाणी वगैरे काय आलं न्हवतं.
हा हा.
त्याच्यामुळे तो छानही वाटतच आहे, पण ते मॉल आहे पण तेवढी जागाही नाही भरली. मला असं वाटलं जास्त आहे काही पण हे आणलं नाही मग कार्यक्रम लोकर आवर संगीताचा कार्यक्रम असला की नाही एवढा वेळ कार्य दोघी खूप वेळ.
हा नाही चालते ना गाण्या बाया तुझं लांबतेच फोटो शूट हे ते. तसं हा.
तेच साडी छान होती ओ
हो, हो, मस्त दिसत जा.
आहे ना? हो ना. ते म्हणजे का मी ग्रीन कलर बघितला. तर यारा संजेचा प्रोग्राम म्हटल्यानंतर ग्रीन कलर पाहिजे, त्याच्यामध्ये
तर मी ते ते पूर्ण पूर्ण डार्क ग्रीन कलर दाखवताच आहे.
ह ते कसं म्हणते, आता मेंदी कलर पाहिजे.
हम्म.
पण तसं काही नाही आता कॉमन राहिल ते आता असं काही नाही. पहिले घेत जाते मेंदी कलर आता नाहीेत घेत.
हा मी आता कुंका आता माझा कुंकुचा तो कुंकावाच्या वेळेस साडी घेतली होती.
हा.
पूर्ण डार्क एकदम एकदम डार्क अशी ग्रीन कलर साडी आणली आहे रेड. कलरच ब्लाऊज आहे त्याच्यावरच अगं बाई. ची साडी त्याचाही पण, माझा मेहंदी कलर येते म्हटलं मग तेच तेच कलर होतंय.
हा, हो बरोबर आहे खरंच आहे. नाही आता कसं म्हणतात ते असं पाजे सांजेलीच अशी पाहिजे पण आता तेेगळेच घेतात ना नवीन नवीन पॅटर्न निघाले एकतर.
हा, हा, नवीन नवीन पॅटर्न.
पण मग, आता तेच ते काही घेणी घेत नाहीस मग
हम्म म्हणून मग ती एक घेतली होती. नाही ग बाई. आणि ते माहीत का, ते आता फुलांचे हार आहे ते आता कोणी घालत नाही.
हा ना. आणि ते नाही आता फिळांचे हार ते हेवी असतात कि नाही
हम्म.
तर ते आता असे असेच बोलावतात ना आता.
असेच बोलतात. वाटत मी याच्यामध्ये ते जिपसेचे फुलं असतात की ते हा हा ते जिप्सीच्या फुलामध्ये अस आ हे असे हार जे जे मी आता त्या दिवशी घातलेले होते की नाही?
हा,
हे वेगळ्या प्रकारचे पण हे झाड जिथे ज्या फुलामध्ये असतात इतके छान दिस होता इथे पण तो सट मला मिळाला नाही म्हणून मी हा घातला होता.
हाव काय हा हात थोडासा असा डार्क कलर साडीवर हे वाटेल
हम्म.
हम्म.
म्हणजे कसं ते साडी जे तो कलर जेवूनला त्याच्या ते सगळं मॅचिंग मॅचिंग दिसतं सगळं मॅचिंगच चालतं. हो. हाव हवं ते. त्या दिवशी झाली दगदग आता
हो. इथे कार्यक्रमाच्या वेळे थोडस होतेच.
हा कार्यक्रमच्या
बोलली होती मी ताई सोबत.
हम्म. कोणासोबत?
ह तुमच्या ताईसोबत
मला ताईसोबत काय? ते निबुरायला ताई असतात त्याच्यासोबत काय अच्छा तुम्ही काढली होती.
म्हटलं माझं घर इथंच आहे जवळच ये जा म्हटलं सर्वांनी आमचा चहा घ्याले.
हा हा. त्यांना खूप लेट झाला होता ताई घरी जाया.
हाव ना नाही आम्हाला, दिसलेच ना गड्या.
हा हा. त्यानला खूप लेट झालं. म्हणजे रात्रीचे त्यानला, साडे अकरा वाजले होते घरी पोहचायले.
बरोबर आहे हो.
हा.
उशीर झाला असे कार्यक्रमाचा.
हम्म. मी तुला ओळखलं होत तर का डायरेक्टच
नाही मी विचारलं होत, मी त्यांना पाहिलंच नाही ना.
हा हा.
मी त्या चौघी आहेते ना त्या, तिघी की चौकी तिघी. चौघी आहेत ना, तर सगळ्यात मोठ्या वाहिनीची ओळख आहे मला.
ती वर्षाताईची ओळख आहे तुम्हाला, मग हे तीघी जणी आहेत एक शुभांगी. तयारी एक हे,
हां. मग म्हणून मग यावेळेस, पाहिलाच नवत तुम्ही वहिणीला.
हम्म.
तर मी विचारलं म्हटलं, घरी नेते चहा गेले.
हम्म.
हम्. दादा बोलले होते, माझ्या भावाचं लग्न झालं आता.
हम् हम्.
मे महिन्यात दादा आले होते, मग अनुखावर दादासोबत बोलली होती.
हाव काय.
हम्म. हा आता म्हणत की तुझं घर पाहिलं हो ना, आम्ही म्हणजे ते हे सुरू होता संबंध त्यावेेळेस,
हम्म हम्म.
पण म्हटलं दिसलंच नाही, मग म्हटलं समोरच आहे माझं घर.
हा ना.
अराचं म्हणजे येणार होत्या त्या पण त्यांनी एवढा वेळ झाला, तर घर जाय आहे त्याच्यामुळे आले नसतील ते.
हा हा ना.
त्या म्हणतं होती, मगं ताई.
काय म्हटला.
ताई काय म्हणत होती म्हटल मग.
काही नाही ताई असंच म्हणा, माझ मी मला वहिणीने सांगलं म्हण पुनम ताईने सांगितलं होतं. जसं आईने सांगितलं होतं माझी, बहिणीची मुलगीच राहते म्हणून सांगितलं होत ना मला. म्हटलं हो, हा पण म्हंटल आपली दोघीची काय ओळखच नाही.
हम्म हम्म हा हा. ते कसं राहते, सुरुवातीलेस. हा कोणाशीच कोण हा, मुलगा आहे सुरुवातीला म्हटलं जेव्हा. संबंध नसतात कोणाचीच ओळख नसते, आणि संबंध. सुटल्यानंतर बरोबर ओळखा निघतात. आहे गे ना, आता आमच्यासाठी हे किती दूर. तुमचं गाव होतं, बर ते.
हो.
आणि यांच्यासाठी पण वेळा किती खूप गाव होत तरी पण ते, तेव्हा मग इकडचे मग आम्हाला ओळख नाही, तिकडचे मग आम्हाला ओळख नाही. पण ते संबंध सुटल्यानंतर ओळख
हा मी आई विचारलं आई कोणते आहेत, सांगितलं ताईनी आई आहेत म्हणून. म्हंटल आणं हा.
आल्या का माझे बहिणी, आई, काकू.
माझे आहे का?
नाही त्या कार्यक्रमाच्या दिवशी म्हटलं
हो हो हो.
हम्म हम्म. सर्वजणी आल्या तर, हम्म.
तुम्ही बहिणी वगैरे आहेत काय? एक लग्नाशी वाटते.
सहा मिनिट झाले होते आहे की नाही.
झाली का? हो हो झाले. हो हो कट करा. हो लावा लावा.
हॅलो. हॅलो.
हा लावा ना.
हा हा लावते मग हा.
हो हो.